हा
काय भाई
काय बऱ्याच दिसाांने डिप्लोमा ची आठवण आली काय दिवस काढले ते आपण
ए टू झेड सगळे सेपरेट झालेत.
एक कालापण असं
को इनसिडेंट
आणि काय जे सिच्युएशनला प्रिपेअर होतं खरं हे काय वेगळंच झालं रे.
कींग
असं झालं की
सेम सेम बट नॉट सगळं डिफरंट असे
असं होतं कि ती प्राईज वाढणार होती माहिती आहे का तर एक दम असं बूष्ट झालेलं नाही आहे. कि काय झालं खरोखर आसं झालं.
ती असं काय माहि आपल्याला वाॅशची पण आपण हे ठेवलेलं असते बॅटच खर वाॅशपेक्षा पण समज काही वेगळ झालं तर मग ते अजून वेगळं होते नाही तसं काही झालं की
हम्म बरोबर अरे काय बरोबर झालं ना हो काय डिप्लोमा दिवस काढलेल मर
काय गाजवलेलं काय केलेलं त्यावेळी एवढ्या गोष्टी.
पूर्ण वर्ष कसं गेले गाल बघ ना.
कॅरेक्टर डेव्हलपमेंट झालेली नाही म्हणलास तरी ती कुठं ना कुठे तरी
कॅरेटर म्हणजे लीईच कॅरेटर डेव्हपमेंट झाले.
ते प्रॉपर काय झालं माहितीय का मूवी सिरीिज सारखं कॅरेक्टर डेव्हलपमेंट झालं कि लास्ट ला का नाही एकदम युजलेसली मेल्यासारखं झालं ते कॅरेक्टर.
व पोटेनशियल आलं खरं ते हे झालं ना
हम्म
काय मर्दा
उतरला नाही रे व्याप ते असं झालं.
खूप मैदान होत दुसर काय खरं डिप्लोमात काढलेले दिवस दररोज लेट झाला तर रोज रोज उशिरा जाणार, मी तर हा, आणि मी तर कायम लेट व पहिला नऊला असायच कॉलेज नऊला चार वाजता नंतर दहा केली टायमिंग तरीपल्ली
तेच नऊ म्हणले, दहा च्या लेक्चरला येणार दहा म्हणले अकरा पुढच्या लेक्चरला येणार ओ
होय- होय, तेच तेच आणि व पोस्चरला म्हणजे त्यावेळी आपल्याकडे लायसन्स नव्हते
नाहीच की रिक्षा देईन, चालत एसटी बस, मित्राची गाडी त्या पहिल्या वर्षी तेवढीच ठराविक लोक जाणयची तरीे गाडी
एकदम ठराविक वा एकदम-एकदम ठराविक, ती मुलगी असायची ती कोणती ती? अ... हा.. मानसी-मानसी हिमांशी घेवून याची बघ गाडी माणसी एकटीच घेऊन यायची आणि पृथ्वीराज
पृथ्वीराजे गाण बाकीची मग िकण होतील खर तिक आण
हा होय मोठी पण होती ती, पणला नंतर काय खरे, स्ट्रगल होत बा ते म्हणाले की घरला सु जायध कॉलला कस याच? आणि ती बस ने देन माहिती आहे क तुला
काय ते
कसं आहे ते, अवघड आहे तुम्हाला आणि तिथ न ते वेशी पर्यंत चालत जायचं तिथनं परत-परत मर्दा कॉलेजला
सीबीएस ला जा आहे पण ना अर्ध्या वाटतेत घर
अरे तेच सांगत, तिथून तर परत परत बस रा मग परत बस स्टँडवरन आ चालत जा ह्यांच्या नादानं मोठं झाल्यावर मग गाडी आली बाबा ते बरं झालं.
हम् नंतर नंतर सगळं छोटं वाटायला लागलं रे जवळ जवळ.
ते झालं सोड अरे कितीदा घावायचंय पोलिसांना भावा
अ ते काय बी ती कसं करायचं
काय नवंच अबा पेपरला गाडी आल्यावर चुकवून बिकवून आणि सगळ मेन सिटी लागायची. ते कॉलेजला येताना. आणि आरे तेच रे आणि ए टू झेड सरकारी ला लाईन होती रे ति पुर्ण वर्कर
तिच आपलं कॉलेज बरोबर असय तिथं आरटीओचय मर्दा. जाताना म व्हय, हेज ऑफिसय ति त कसलं रं त
जिल्हाधिकारी जिल्हाधिकारीय कलेक्टर ऑफिसय लय जिल्हा परिषद पणय तेच की काय काय सगळंच आहे, तिथं आन् तिथंच आप कॉलेज सुटल्यावर थांबायचं थर्ड थर्ड इयरला तर गवसे गवसे जयन्ते व्हय गाडीवर
ती प्रेम आचारी एक असायचा मध्येच कोणतरी येयचं.
प्रत्येकाची पर्सनल हे होती लडतर होती कोण कसं घरला जाणार. ते तेझ सेटिंग असायची. आलय हा ते पण नंतर, नंतर न घेऊन यायला लागल.
सेकंड इयर पासुन नवीन घे
हा सेकंड इयर पासून.
पहिलं आणायचा ते पप्पाची कधीतर
हा, हा, हा, हा, हा, थर्ड इयर ला सगळे मग गाडी बिडी घेऊन आलीत मग निवांत, मग करून पण वैयक्तिक वैयक्तिक याल सगे नायता नात
सिक्स
आपापले, व्हय सगळीच घिऊन यायला लागली. ते मोठरी ती पण त्याच वेळेला घेऊन यायला लागली.
ती पण नंतर घेऊन यायला लागलीत. ते नावर फोम झाला वाटत?
काय नवच
जेवण तर आपलं शेवटच भारी झालेलं, ग्रुप मधलं घर हाय सगळ्यांच
व्हय, तिनं न्हव का मा
हम्, दोन सगळेच त्याच्या आधी जेंव्हा चांगलं झालेलं तरी, सेकंड इयरच कॉलेज, पण हे जरी पहिला च पोरीच एक झालं मनोरम तर एकत्र चकुलीच्या वेळी चांगलं झालेलं. ट्रीप काय झाली खरं ती कडक, कडक म्हणजे महाबळेश्वर काय ट्रीप आहा तर काय, अरे होय, आपण चाललेलो सेपरेट तीच की काय गरज बरं झालं रे गेलो ते, आपली ती स्वतःची पण ट्रीप झाली नसती ती आणि इकडं पण जायला झालं नसते.
आपल्यातला इकडं कसं तिने सं नियोजन घेतलं बऱ्यापैक जास्त डिवाईड झालंय रे
तेच की, आणि आपण न्हवतो की त्यावेळी तयार, सेकंड इयर ला अजून.
व्हय, व्हय व्हय ते पण आहे काय रिस्क वर चाललेलो, लायसन यायला न्हवत, फोर व्हीलर घेऊन चाललेलो, काय म्हणजे कोणत्या लेवलची रिस्क गेल तो काय माहित? आपण
लय रिस्क होती रे ती
आणि ड्रायव्हर दादा का मी चालवितो, मी चालवितो, म्हणलो -
तेच, की
काय, आणि दुसर कोण ड्रायवर नाय, एक टच
एकटंच, आणि ती झाडं पण लय छान व्हतं.
त्याच्याकडं पण लायसेन्स न्हवता तेला जे काय बोललं जाईल
बापरे आणि पहिला पण एवढं कधी लांब जाऊन माहित नाही रे पहिल्यांदा डायरेक्टच चाललेलो जवळपासून कुठे जायला नव्हतं रे आपण नंतर कसं आपण हळूहळू करत जायला लागलो रे फिरायला लागलो लांब
हम तेच कुठं कुठं गेलो राधा नगरी कडेला लाव
अरे नंतर पन्नास शंभर किलोमीटर म्हणजे असं असं हो
नॉर्मलच बाळूमामा म्हणजे असंच फिरून व पार्टी केलेली ती घरात आमच्यात तित पार्टी करून तिथनं आणि बाळूमामाला गेलेलो
तिथनं बाळूमामाला आणि आपण ज बवा नुसतं चहा प्याला आत्ता शंभर किलोमीटर गेलोय
होय चहा प्यायला
तो पण काय दिवस झाला बाबाते पार्टी दिवसभर केली संध्याकाळी बाळूमामानं येताना पुरते पाऊस एवढ्या जोरात त्यात ना आलू आपण होत रे गाडीला लाईट नाही
आणि ती क्रिशी करालतं घरला सोड
जे त्याला घरी जायचं होतं ते रडायला लागले काळालय मला
बघायचं गेलं तर
खरंच
आधी पार्टी आणि पार्टीला सगळी व जमलेली गं सगळी जमलेली तरी पण सगळी चला चला चला झाला
जायचं होते रे जेव तो विषय झालेला रे त्यावेळी फोनवर त
तेे आणि जी फोर व्हीलर वाले गेल ते बरं झालं भावा टू व्हीलर वरनं द्यायला गेलो असतो की नाही त्या उघडं आला अस
फोर व्हीलर पण भ त्यावी पण ती पण कंडिशन मधली नव्हती शकोपसर एका साईडचे गेलेले एका साईडला बसलेली होती गाडी
कॉपसर गेलेली मना गले हम्म तेच तरी पण जाऊन आलो काय कायतथिलावा डिप्लोमाला आहे लागूबाट असं दे
नाही तर काय
मनाय गेल तर
ते हॉटेल म्हनली जबरदस्त तशाण्यात त्यात मजा आलेली त स्विमिंग पूल त्या रूम काय होत्या
होय होय अरे भावा रात्री जी पिलो फाईट आई श ती काय फाडदि भावा
मग व्हिडिओ पण भारी आलाय
आपल्या पण वाढलो आपल्या रूम मध्ये हा भांडण पलीकड च्या रे काय करालायस ये ण स्ट्रॅटजी बटजी हाका लाली त ह शप वा
ती एक ली नंतर गोळा करून एकाला मारायला लागलं
पणेठ खाली हा त्रुमतुथ थांब हा इकड तु य तवरी घ त्यांच्या चादर टाक मार
सण इकडं मार म आपल्या तर दोन जण गद्दारून तिकड गेली आरणळ तिकडे जाऊन गले अरे होय गॅलरी दिस श इकड काय र ते
कसलो आणि आपण मोजून सात हा आणि मोजून सात जण देन होतो आपण सात ते आठ आठ जण त नऊ जण हो तू बघ आपण ब मोजून तू मी आपण साजन हा त्यानंतरन पवनिक होत ता आणि सलारी एक होतं. आठजण च धर. आठजणच आधी केवढी होतीत भावा
पिलो फाईटला जी मजा आली की नाई भावा ती काहीतरी डेंजर नाईट होती भावा म्हणाय गेले तर.
सगळंच भारी झालं बसमधन पण ट्रॅवल व्यवस्थित झालं होय
तेज्या आधी सगळी स स्विमिंग पूलला तेन जाऊन आलेलीत स्विमिंग
रात्रीच ते थंडीत काय महाबळेश्वर ला गेलो आपण थंडीमधी टेम्परेचर एवढ्या खाली त्यात ते पूलमध्ये गेल दे भावा
होय काही नव्हच बाबा नंतरन रा
नंतर खरं फायर अ हेज्यात आपण बसलो आपण बघ बॉन फायर ला
मस्त वेगळी शेकोटी केलेली ती.
शेकोटी गाणी तेन
हे
राऊंड मारून आलो
भारी हुतं तवाच वेळ बरं झालं ते महाबळेश्वरला जाऊन आलोय. चालेल खर डिप्लोमाला पण न तर नंतरन पोर हळूहळू कमी झाली मर्दा सगळी.
होय ते सेकंड इयरचच दुसरंच चौथ सेम पीकला होत बघ म्हणजे पिक लेवल ला हो
हां ते पीक लेवल ला होतं बरोबर बरोबर आपली सेकंड इयरलाच गेली ना ट्रीप का थर्ड इयरला गेली?
सेकंड इयरला गेली सेकंड इयरच्या पण की नाही बहुतेक पहिली सेम झाल्यावर गेल्या.
हां हां हां
होय होय म्हणजे आपण ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान गेलो ना पहिली सेम झाल्यावर सुट्टी म्हणजे त्यावेळी पिकलच होत तरी सेकंड इयरच पीक होती म्हणलास तर हे तिसरे सेम झाल्यानंतर
ह्म्म ह्म्म.
आपल्याला वाटायल थर्ड इयर ला आपण आपण वैय क्तिक गोष्टी केल्या तर कॉलेज तर्फे सगळ डाऊन आलं त्या मानान, व्हय.
कॅनकनी इंजीनियरिंग वर्क टफ होती सोप्प नव्हतं कॉल कॉलेश पण ब स्ट्रिक्ट होतं काय हे नव्हतं.
कॉलेज बुवा सगळ्या स्ट्रिक्ट होतं बाकी कॉलेजपेक्षा डिप्लोमाच म्हण असतेर चांगले पण होते ते
बाकी इनबरटर सगळे नरम होतेत चांगलं होतं
काय काय आहे खुल्यागर फिस की